हॅलो हा लागला आता भापण लाग हो लवकर लागला आता टाइम नाही लागला नाता पाण्यात टाकलंी हो का हो मला आला ऐकूत हवा चप्पल अस चप्पलह हा ना मला आवाजाला ना ऐकले खाली जा वाटते तू खालीच समोरच्या खढच टाकला वाटते समोरच्या खोलीत नाही नाही नाही अट मी र हो का मला पण तू आवाज जोरात आला
नाही मी वरच्या रूम मध्ये आशून तर ये मग खाली
हा मला नाही मला नाही का आवाज नाही का जोरात आला हो एक तर फोन या नाही या फोन मजा आला अस ना आवाज नाही फोन म यालाेल मग हा कठ जाईल त्या फोन मध्ये आला सगय म हा हा हेच
बा काही धंदे नसतील लेख
ध हा तो मोठा धुंदावा आहे हो नाही तर बाया माहि तुझ निघ सावा मी फोनवर बोलत यता काय मण तु त सांगांग हा बोल ह त्याला प हो हो देतो पन्स रुपे म उद्या बडे सा द्यायला लागतात ना सगळे जमा केलं म्ह ला बरं हो हो द तो तिसर प
हा
पैसे दाखवत येईले त्या बहीण भाले दोघाली
हो काय
हम्म दोघा दोघां पर्यंत भाल द्या लागच पैसे कोणा कोणाला कध त्याच्या सरले कध बड्डे आहे म्ह ते त्याला तरी कोणाले तिकटले पाहिजे
तुम्हाला दोघच दिला मला रागेईन काठ
हमम
चाल हो ते चाल कुचकुत ते बडे सेलब्रेशन हो
तर मग खर लात असतील
हम्म पोटेन जमा के ना हर्षल कनी कालचंगावर मला आशा आहेत गेला तो
हम हम
हम् इंदोरलाच गेला तर तो एक दीड महिना झाला तो हो जाातच आहे तो
हो
हा. बरीच नाही बत आता पण त एक दीड महि झाला का? तरी बाई असते हा कुठले?
ह कुठले आहे काय?
हम्म.
मग काय करू राहिलेत येते आता?
बारावी ला नावते् सायन्स.
हाव का?
हव हम्, बर आहे बाई आता हम्म अरे शिकण का आता? हम्म.
काही काही खरं नाही हे
नहीं नहीं कोण तरी नोकरीला लागत काय काय काय काही काही म्हटलं बाहे बाहेन काय हे आपल्यामध्ये पूर्ण माहिती दाखवायच्या आता घ दे या पहि नाही घेतली
नाही बाई ते म्ह ते दीपा काकड का म्हणूनते का मग
हो हम्म. हम सरकारी कामस आता आप कसे नाही हम. म्हटलं आपण थोड द्यायचं कार्यक्रमात हा, आपण नाही कोणत्या बायासमजा रिकायला त्यासाठी तिथे वरच्या वर अपडेट मारतात का नाही ते लोक, म्हणजे कि असं हे फ्रॉड नाही झाला पाहिजे म्हणून हम कधी? हो. कोणाच्या आहेत ना डिलेट झा होतु डलेट झा होत ते
ना दुपारी फोन लावला कि, मग मी ना म्हटलं मी तो याच्यावर फोन लावतो
ते तर हिवरर खेड ले कि कुठे गेले होती ते मा त्याला माह मग डबा घेतला का ती ना आता? हा डबा घेतला आता, हम्म. मि काय म्हणते आता माहत रे बू कोण पाऊस येते हम. आता ते शोधत बसयला लागते तिले आता? हा शोधात बसायला लागते तिला. बरोबर. ते तेने का डबल घेतल्या गेली ना तिची आली आता.
हा हा.
ह हा. माज डोक्स दुखायल असं वाटतं कि बंद करून टाकाव टपकन ते आहेकी नई? नाही तर काय असं रिकामध्ये असं काही काही विचार मग जीवार येते ना
म बाई माया याच्यावर हे सग लगेच
हा हो का? ल ते हा. ते पाचिचे पाची मन पूर्ण केले ह फीडबॅक सर आ आलाता नाव
आं?
तुम्हाला कार्यातून किती कमाई झाली? किती काय? कसं ते चाल होतं फिडबॅक. हो का पैसे तर लगेच माहीत पडतात ना पैसे तर लगेच माहीत पडतात. नच्यात
अ माय आई ते माग चाळीस मिनिट केलं की नाही तर
हम्म. हो ना.
आले.
म्हणजे दोन रुपये आले हा दोन रुपये आले.
हा म्हणजे ते आता तुही खातं चालू झालं ते आता.
हा चालू झालं आता मग म ते जॉईन खात ले बंद आता मग के वाय सी
म दोन रुपये आले ना तुझ्या खात्यात.
हा.
दोन रुपये आले गेले तर बाकीचे टाकले पैसे येतात तू एखाद्यादा
हाव काय.
दोन रुपये आले म्हणजे बाकीचे पैसे येतात त्यात. हा हा. हो चालते नाही दोन रुपये आले म्हण हाऊ का पेमेंटच्या दोन पेमेंटच्या दोन रुपये आल्या मंग येत त्याच्या दोन रुपये द दिसतात दन रुपय येत तु्या ख्यात पैसे येतात ना द तच येतात पेमेंट आ हा आता तू आप फक्त त्यानी दहाच कून कॉल झाले तुझे आता आणि ते काही झालं काय वरचं काही.
हा वरचे पाच टास्क होईल.
हो काय.
त्या पेमेंटची चाराने क्लिक करून पाहिलं की मग बरोबर माहित पडते किती आपल्या त्यात किती पैसे आले म्हणून त्यात.
तर माझ्या पेमेंट वर क्लिक केलं की दिसत नाहीत ना पेमेंट नावच दिसते फक्त असं.
नाही ना भाई हो पेमेंट पेमेंट वर नाही क्लिक केलं क ते पटकननी माहीत पडत ना याच्यात. कि आपल्याला किती पैसे आले आणि कायचे किती आले ह जस अश्विनीच्या दिसते तसच दिसते. हव काय. अश्विनी जत कसं पटकन दिसते कनी. काय तर किती आले त ओ. होव काय. म कसं दिसेल बरं ते आता. तुम्हाला ना दोन रुपये आले तर च तू याच्या माहीत पड का राहिला काय. दोन रुपये आले म्हणून आपल्या याच्यात हम्म. नाही आम्हाला डबल डबल टाक कागचा कामच नाही प एकाच वेळा टाकय अशी नाही ना त्या घरीच मायला अकाउंट त्यापासून तेच अकाउंट आहे ते आता.
नाही मग मला टाका लागतील ते.
नाही आम्हाला टाका लागला ता आताही टाकाचं काही काम नाही ये. आता मला मागच्या वेळचे म्हणजे
आता याबारी
हा.
तेच न.
तेच न हम्म.
हम्म.
हा? हॅलो, हा हो हो.
हाव ना.
हम्म त्यो आपापच सबमिट होते तो जिकडून झाला तिकडल्या बरोबर सबमिट होतोय त्यो, सबमिट करायच कामच नाहीय.
नाही सबमिट होतोय त्यो, नाही सबमिट नाही ह पाच कॉल झाले की सबमिट
नाही आपआपच होते एक एक कॉल सबमिट होते. पहिले. मग पाच कॉल झाले ते किंवा म पूर्ण होऊन
हा हा हा ते पाचच्या पाच ते. माय तीन होयल्यात आता. दोन पाचत
हम्म.
हा हा,, हो.
हम्म. त्या मी ना तुमच्या नंबर फोन लावले मग.
हां.
हाव. कोणाची हो मी गेली तेव्हा बहिणीच्या घरी गेली होती, आईच्या घरी गेली होती. जाता जात झालं नाही झालं. अधिक महिना . आता असय अधिक महिना, अधिक महिना कधीचाच होऊन गेला. नाही ना मग अधिक महिन्यासाठी गेले मी, नाही नाही.
खुशीच गेली.
तसेच गेले ती. आता असते का अधिक महिना, अधिक महिना झाल्यावर नसते अधिक महिना बा.
मायच्या घरी गेली होती, हाय ना?
हा.
हम्म हम्म.
मला कणी कुरड्या किरड्या अन्न न्हवत्या, तिकडे त्या बहिणीच्या घरी कणी कुरडा करून ठेवल्या होत्या तिनं.
हाव काय?
हाव काय? हम्म.
हा हा.
त्यासाठी गेली होती मी. म्हटले इकडून जात ती इकडून गेली. आईच्या घरी गेली पहिल्यांदा आईच्या घरून तांदूर बाजारला गेली.
अ मला अशुन ते सांगतच जाय की कोणाची तब्येत चांगली नव्हती म्हणे.
हम्म म्हणून मग माबाबाची तब्येत चांगली नाहीचाय. मग भैट ययती म्हटलं गडे्या म्हटलं. अ तेली तेे डोक नाही तेरे तेर तोंडाचा त्रास देईन थोडसा, म्हणजे ते चावता येत नाहीले. चालूच त्याचां दवाखाना, हम्म. म्हटलं ते हो ते पाहिन, हा बोल.
हॅलो.
हॅलो हा.
हॅलो.
हॅलो, हा बरं ठेवतो मग काय दहा मिनट झाले. हॅलो.